हॅलो हा जेवलसा काय हॅलो. आवाज यायला काय माझा हॅलो. हॅलो हा आवाज आला काय माझा? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हा आवाज यायला का माझा?
हॅलो.
आवाज यायला काय माझा?
हॅलो.
हॅलो हॅलो हा आवाज यायला काय माझा?
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज ये ना कायच.
मला यायला तुमचा आवाज.
हॅलो
हा मला यायला म्हटलं तुमचा आवाज. हॅलो
कायच आवाज येईना झालाय. कायच रिस्पॉन्स येईना तुमच्याकडन.
माझा आवाज यायला का तुम्हाला?
होय होय येत आहे.
तरमला कायच आवाज येत नाही असं कस काय.
काय माहिती यायलाय मला आवाज.
हॅलो